हा नमस्कार सर! नमस्कार नमस्कार! म टमाट्याची बाबतीत टमाट्याच्या बाबतीत खर्च एवढा जास्त येतोच का पण?
नाही एवढा नाही प- ऐंशी नव्वद हजारपर्यंत खर्च येतो.
वर एका एकरासाठी?
काय काय?
एक एकरासाठी का एक एकर?
हो एकरासाठी. ह ऐंशी नव्वद हजार खर्च येतो.
हम्म.
पण भाऊ असं म्हणा एखांदा दिव एखांद वर्ष असे येतो- किंवा एखांदा महिना असा येतो का सातशे आठशे रुपये येईल. जाळी किंवा हजार रुपये जाळी जातील.
त्या जाळीमध्ये किती असतात टमाटे?
जाळी मध्ये वीस किलो राहत्या.
अच्छा वीस किलो असतात का हा?
मग ते असं, अ-
त्याला रेट चांगला मिळायला पाहिजे.
रेट चांगला म्हणजे असं म्हणा दोनशे दोनशे रुपये किलो सुद्धा जाता टमाटे. आता माांगल्या वर्षी झालते बघा.
हम् हो मागच्या वर्षी, मागच्या वर्षी चांग- चांगले रेट होता मागच्या वळेस.
हो मांगल्या वर्षी चांगले मग झालते मांगल्या वर्षी म्हणजे आकराशे पर्यंत जाळी विकत होती.
हम्म.
मग मांगल्या वर्षी चांगलं झालतं असं म्हण-
हम् हम् हम
तेच टमाट्याचं सीजन असं म्हणा- तीनच महिन्याच राहत पण फायदा मिळाला तर भरपूर पैसे येऊन जातो त्यात बी.
हम् हम्
हो.
अच्छा अच्छा. पण निसर्गावर आहे ना शेवटी पण आणि मग ते कोथिंबीर कशी असते मग?
कोथंबीरा बी वगैरे टाकावं लागत ना आता कोथंबिरीला भाव आहे ना एकशे वीस रुपये. पैकीला जाऊ राहिली कोथिंबीर. एकशे वीस तीस रुपये. नाही जुडी नाही किलो. एकशे वीस तीस रुपये किलो.
अच्छा मग तुमची शेतीत नोकसं घेतात ते लोकं.
कोण व्यापारी का? व्यापारी किलो वर घेत्या.
अच्छा, म्हणजे त्या गाडीचे वजन केले जातय?
गाडीचं वजन नाही, डायरेक्ट अशी मालचं वजन केला जातो. गाडीचा नाही. गाडीचं वजन करायचं म्हटलं ना फक्त कांद्यासाठी गाडीचं वजन करता.
हा आणि मग तुम्ही ते कांद्याच-
हा हे कोथंबिरच्या राहत ना, जुड्या बांधलेल्या असतात.
बरं.
ती एकजोडी एक एकजोडी करून असं काटे वर रचून ठेवतात. मग एवढ्या जुडींचं वजन केलं जात असं. किंवा पोत्यात ठेवतात आन् पोत्याच वजन करतात असं.
अस आहे का? बरं. मग त्या त्याचा कसा रेट जातो मग कोथिंबीरीचा?
एकशे वीस, तीस, रुपये किलो चालूय आत्ताच्या कंडिशन मध्ये म्हणजे असं म्हणा अर्धा किलोची जुडी असली ना! तुम्हाला ती सत्याअंशी रुपयाला आत्ता चालू असल बघा.
हं!
बाजारात गेल्याव अर्धा किलो ची जुडी विचारली तुम्ही? सत्तर ते ऐंशी रुपये जुडी मिळल तुम्हाला.
हा हा!
हू तेच ना!
हो का!
हो त्याला बी वगैरे लावा ला
पण ते सत्तर न ऐंशी रुपयेला जुडी जर मिळाली पण ते ते व्यापारी लोक ते व्यापारी लोक ते ना कमी देत नाहीत ना! त्या छोट्या लोकांना व्यापारी लोकांना ते परत वाढवून देणार म ते!
वाढूनच देणार ते त्यांच कमिशन काढूनच देणार ना!
आणि म तो दुसरा व्यापारी आमच्यापर्यंत पोहोचायला ते शंभर रुपये जुडीनेच मिळणार ते कोंथीबीर.
हो हो, नाही नाही! तुमच्यापर्यंत पोचता पोचता तुम्हाला मी ऐंशी रुपये कीलो, सांगितलं असं.
हा हा हा!
मं जुडी मांगे व्यापारी दहा, वीस, रुपये काढीत असल.
हा हा हा!
त्या एका जुडी मागून त्यांना असं मनान भरपूर आसूंपन अ! पाचशे ते साहाशे जुड्या व्यापारी सहज विकतोचं मं त्याच्या मा! दहा दहा, रुपयेने जरी म्हटलं, दहा वीस, दहा वीस. भरपूर पैसे भेटून जातान त्यालाबी.
म्हणजे शेतकरीपेक्षा व्यापारी जोरात आहे.
नाही व्यापारी नफ्यात राहतो शेतकऱ्याच कसं. अ शेतीचा फवारा वगैरे काढून, ते परवडलं पाहिजे.
नाही नाही ते शेतकरी जोरात आहेत.
हो व्यापारी लोकं जोरात हे तेचं ना का बरं त्याच सांगताल मी शेती अंन ते! कसं फवारणी वगैरे शेतकऱ्याच ऐळ निघून जातं. तस फक्त कमिशन मिळत व्यापरायला बाकी काही नाही.
हो हो तेचं ना!
त्यांच्या जागेवरती नेऊन फक्त आपण द्यायचं वजन करून तो फक्त विकत. देतोय आणि तो त्याचं कमिशन काढून घेतोय.
कमिशन काढीन न पुढल्याचं काय होवो, किंवा शेतकऱ्याच काय होवो, तेवा यानला काय करायचं.
हू हू म्हणजे रेट कमी झाला. त्यात नुकसान आहे.
आता समजा तुमचा बिझनेस हे म्हणा तुम्ही तुमच्या मालाचा रेट स्वतः ठरवता.
हा तस शेतीचा नाही ना, शेतीचा मालाचा रेट म दुसरा ठरवितो, आणि दुसराच घेऊन जातो. आण दुसराच फायद्यात राहतो. हो तेच ना.
हम्म, हम्म, हम्म. तुम्हाला असा काही चान्स नसतो का? डायरेक्ट करण विकण्यासाठी काही?
चान्स असतो पण तेवढा टाइम पाहिजे ना शेतकरीकड. आता भरते ना आता असं म्हणा आपलं किरकोळ किरकोळ कार्ट माल राहतो ना तो ईडच ईड विकता येतो असं बाजारात, आता तुम्ही तेच भाजीपाला दुसरी कोण बाजारात जाऊन घेता असं
बरोबर आहे, हो.
हा मग तस बसता येतं, पण तेवढा माल कमी पाहिजे थोडा. आता आम्ही दायक पांड भेंडी लावेली, तर त्या हाती त्यात ऐंशी रुपये किलो जाईल ती.
बरोबर आहे.
आणि बाजार आता असं मार्केटला नेला, व्यापारी चाळीस रुपये किलो घ्यायचा.
अरे बापरे, डबल ना डायरेक्ट
मग डायरेट डबल नी फायदा बघायचा ना अस बसलेला.
हम्म.
मग तोच फायदा राहतो असं घेऊन बसला, पण त्याला माल थोडे पाहिजे.
हा हा हं.
मग काय?
जास्त मला असलं की, शक्य नाही होत ना?
हा शक्य व्होत नाही ना, एवढं परत कामाचे ऍडजस्ट करण शक्य नाही मला.
हम्म, हम्म हम्म.
आता इव्हेंट कशी आमची चार, पाच जाय असायची म्हणजे पन्नास, साठ किलो असायची. मग ते घेऊन बसायला काय वाटत नव्हतं. ते एक ते दीड तासात विकून जायची भेंडी.
बरोबरे.
हा मग तवा काय नाही फायदा व्हायचा. ऐंशी रुपये किलो भेंडी जात होती तवा हात विक्रीने.
बरोबरे.
आणि असं बाजारात गेलं मार्केटमध्ये घेऊन तर व्यापारी घ्यायचं चाळीस किंवा पंचेचाळीस रुपये किलो असं.
हम्म.
आता हे बरे करी असतं, बघा बरे करी म्हणजे माहित अस
हो माहितेत ना हो.
हो मग आता ते शेतकऱ्याच माल विकत घेत्या
हम्म.
आणि बाजारात जाऊन बस विकत्या.
हम्म, हां.
निम्म्याला निम्मा नफा काढीत्या न ते.
हो चाळीस रुपयाच ऐंशी रुपये न विकुन रिकाम होऊन जाताय. तुमच्याकडन चाळीसने घ्यायचं आणि मार्केटमध्ये ऐंशी रुपय, शंभर रुपये न विकतात. ऐंशी, नव्वद, ऐंशी नव्वद नी.
हो मग तेच मग त्याचा फायदा होत म्हणजे काही काही नाही तर बंगले बांधले असे करून.
हो भर
भरपूर लोक आहे ना आमच्या इकडे भरपूर लोक
ना भरपूर लोकांनी बंगले बांधले त्याच्यावरती भाजीपाल्यावरती कारण त्यांचं डबल फायदे आहे ना
डबल फायदा होतो. आणि शेतकऱ्याच काय त्याला टाइम राहत नसत, त्याला बाकीच्या शेती वगैरे बघण.
हम्म.
हम्म ते
ते तर सगळ्यात गोष्ट वाईट आहे ओ हे ना वेळ नसते त्याला.
हो त्यास नी वेळ नसते.
हम् हम्. हे पण दुःख आहे शेतकऱ्यांचं खरंच मनापासून दुःख आहे.
हो तेच ना आता पर्याय नाही आता.
हम्.
पर्याय नाही दुसरं आता हे उगाच परंपरा आहे चालत आली म्हणून करू राहिला, नाही तर काय गरज आहे. दुसरी का तिकडे काम केलं ते बरं ना मग.
हम्मम बरोबर बरोबर आहे.
जे शेतकरी क मजूर येत ना
हम्म.
ते सुद्धा फायदे येत राहते म्हणजे त्यांना काय काम करा की झालं पैसा हातात टेकावाला त्यांचा फायदा आहे.
बरोबर आहे.
हम त्यासनी
हम्म हम् हम नाही म्हणजे शेतकरी लोकांचा खर्च आहे ओ आवघडते कष्ट रात्र न दिवस मेहनत करायची पाऊसा पाण्याचं बघायचंय पाणी भरायला रात्री रात्र रातभर पाणी भरायला जायचंय औषध मारायचे आहेत, काय रोग आला की परत त्या फवारनी करायची
हो आता एक टोमॅटो आहे ना लावले ना आता सध्या रोज फवारणी ड्रेचिंग वगैरे करायला जावंच लागतं. म्हणजे तेच हो म्हण तेच ना आता सकाळी फवारणी केली
हम्म.
लगेच संध्याकाळी ड्रेचिंगला ये ड्रेचिंग करायला जावं लागलं. मग ते ड्रेचिंग वगैरे झालं परत ते गोगल गाय वगैरे झाडं खात्या ना गोगल गाय माहित असेल ना? हो मग ते झाडं खात्यात मग त्यांच्यासाठी परत औषध टाकायला जावं लागलं, सहा वाजता म्हणजे असं दिवसभर शेतच जातं निघून
बापरे.
हो.
कंटिन्यू हे अस कंटिन्यू चालूच असतंय.
हो मग ते असल बरं तरी आज पाऊस आला नाही ब नाही तर परत पाऊसात पाणी वगैरे काढायला जावं लागतं.
कायम चालू असतं ना, कायम चालू असतं ना, एक एक एक एक एक कंटिन्यू चालूच असतं.
हो पण जात पण, आता पर्याय नाही करावं तर लागतच.
हम्म हम्म हम्म. कठीण आहे कठीण, भयंकर कठीण काम आहे. पण त्याला दुसरा पर्याय पण काही नाही, नाही?
पर्यायच नाही ना तसं. शेतीला आस म्हणा जोडधंदा पाहिजे काही ना काही, तर उपयोग होतो.
हम्म.
असं म्हणा जर गाय वगैरे पाळ
आमच्या मित्राच्या पण त्या बागा होत्या ना, हेच्या द्राक्षाच्या
पण द्राक्षाच्या बागा, होत्या का नाही?
हा पण त्यांचं असंच एकदा असं नुकसान झालं कि पाऊस आला म्हणून एक वर्ष झालं, नुकसान झालं. रेट कमी झाला. दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी असं झालं की, ते शेतकरी लोकांना ते तुमचे काय ते हे असत्यात ना फसवणारे काय
हां हां.
ते हे जे लोकं येतात ना तुमचे, नाही ते तुमचे बागा विकत घेणारे लोकं येत्यात ना काही लोकं ठोक मध्ये, मगं? त्या ठोकमध्ये काहीतरी घेतलं, तिथं त्यांना फसवलं गेलं. तिथं त्याचं सात, आठ, दहा लाखाचं नुकसान झालं.
असं भरपूर जण होता बरं का? असं म्हणजे अ पया व्यापारी घ्ये घेता माल घेत्या, आण तिकडे विकेत त्या बी येथून घेऊन जातात. आणि पैसे न देता पळून जात़ात, असं म्हणजे निघून जातात. एडो
बरोबराय तसंच. हम्म.
आम्ही तसं नाही करतं. आम्ही भलेही दोन, तीन रुपये कमी पण कॅश वाप पऱ्याला देतात किंवा विश्वासू व्यापाऱ्याला.
हा.
जो आमच्या कडून कायमचा माल घेतो, अशाच व्यक्तीला देतो.
बरोबर आहे. बरोबर.
कोणाला नवीन आ येऊन, देवून उपयोग नाही ना.
चालेल, मी आता परत करतो. थांबा तुम्हाला कॉल अ
काय म्हणता?
मी कॉल करतो तुम्हाला आता.
ठिक आहे, ठीक आहे.
हो चालेल.